हॅलो हा येतो येतो तुमचा काय करताय.
नाही हो स्वयंपाक करत होती. हो चालू आहे दिवस र चालत आपलं बायकांच.
हो ते दिवसभर घरातलं संपतच नाही लवकर
हा.
आज काय बन हो आमचं पण चालूच आहे आवरायला.
हो.
ह आज काय बनवलं मग जेवणामध्ये
आज जेवणामध्ये आंब्याचा रस पोळ्या मठाची भाजी हम्म मिठाच्या मिठाच्या पोळ्या करतो आम्ही
मिठाचे म्हणजे?
म्हणजे आम्ही ना बारीक गहू दळून आणतो आणि ते ना कापडाने गाळून घेतो ते पीठ वल ते पीठ गाळलं का मग त्याच्यात भिजताना मीठ आणि तेल टाकायचं.
हा हा हा.
हो आणि अगदी पातळ पोळी करायची.
हा हा.
हम्म पातळ पोळी करून तिला तेल लावून शेकायचं. आणि मग ती आंब्याचा रस छान लागते ना
हा हा पहिल्यांदाच ऐकलं छान आहे की म्हणजे रसासोबत खायला.
हो छान लागत अगदी पातळ करायची तिला
हा हा.
पूड वाळून पातळ करायची तेल लावून मस्त कडक शेकायचं तिला
आ हा हा हा छान आहे नवीन काहीतरी म्हणजे ऐकायला भेटलं तुमच्याकडून. हो बाकी बाकी काय म्हणताय नि मग.
सगळे व्यवस्थित आता मुलांच्या शाळा सुरू सुरू होतील बाई.
हो आजपासून झाल्या ना?
हम्म हो हो हो. झालं ना मग त्याच्यामुळे उशीर होतो घरात आवरायला.
हो हो मुलांच आवरून देऊन त्यांना शाळेला सोडून मग आपलं घरात लावरायचं. हो तेच आता प्रत्येकांचं आता ते चाललंय म्हणजे आता मुलांना शाळेत त्यांचं आवरायचं शाळेत सोडायचं.
हो.
हो.
ती लग बघ असते ना मग सकाळमध्ये लवकर उठायचं सगळे कामं आवरायची
हो हो हो आणि सुट्ट्या असल्या कि म कसलं आरामात चालतय आपलं.
हो आमचं तर गावाकडे निघून जातो आम्ही
हा हा आम्ही पण गावाकडेच होतो आता आलो म्हणजे आठवड्या झाला.
हो हो गावाकडे निघून जातो मग गावा गावाकडे छान असत मग आंब्याच्या दिवसात
हो हो भरपूर म्हणजे गावाकडचं वातावरण छान असत.
हो ना आंब्याच्या रस पुरणाच्या पोळ्या
हो चालूच असते काही ना काही रेसिपी गावाकडे चालूच असते.
कापडी वगैरे पण बनवता ना गावाकडे
हा हा कशी बनवताय तुम्ही.
म्हणजे तिला रस काढून घ्यायचा त्याला थोडा शिजवून घ्यायच्या
हा हा.
जसं आपण दूध आटवतो ना थोडं आटवून घ्यायचं त्याला एक तारी सारखा झाला का थोडी साखर टाकायची त्याच्यात
हा हा.
हा गोड असला ना काही हरकत नाही आंबे गोड असले ना मग काही हरकत नाही.
मग साखर टाकाय नसली चालेल.
हा नाही टाकली तरी चालते आणि थोडस आंबट आंबा राहिला ना मग थोडी साखर टाकायची मग ते ते जोपर्यंत विचारतो तोपर्यंत हलवत राहायचं त्याला.
हा हा
हा हलवल्यानंतर मग थोडं पाक सारखं झालं ना मग ताटाला तुम्ही तेल लावा किंवा आपलं गाईीचं तूप असतं ते लावायच आणि असे पातळ पोळी सारखं त्याच्यावर टाकायचे
हा म्हणजे ताट्यामध्ये पसरवायचं
हम्म पातळ पोळी सारखं होईल ना असं हा जाड नाही ठेवायची जाड ठेवली का मग ती सुकत नाही
हा हा
आणि नार ठऊूनचे त्याटो वरून बारीक कापड बांधून द्यायच्या म्हणजे कचरा वगैरे नको जा्यायला हवेच्या हो हो परात ताटांमध्ये मोठे मोठे ताट असतात ना
हा हा
हम्म त्याच्यात पण आणि मग ते छान असते खायला पोरांना द्यायला पण छान असते
हा हा म्हणजे किती दिवस वाळवाय लागतय त्याला काही
तरी त्याला साधारण ऊन कडक राहिला ना तर दोन दिवसात होते नाही तर मग तीन किंवा चार दिवस लागत
हा हा मग त्याच्यानंतर आपण सुकली की आपण म्हणजे तसेच खाऊ शकतोय ना ते
हा मग तिला आहे ना अ चचीर पाडून घ्यायची पडून जाते ना तिला जसे आपण बर्फीचे तुकडे करतो ना हा चिरा पाडून घ्यायच्या हो आणि मग त्या कापून कापून ठेवून द्यायच्या डब्यात भरून द्यायच्या
हा हा हा हा म्हणजे आ आंब्याचे सीजन म्हणजे आंबे नसतील तेव्हा पण आपण खाऊ शकतोय
हो मुलांना देऊ शकतो
हा बरं आहे रेसिपी करून बघायला अजून आंबे आहेत
आहेत एक ट्राय करून बघायचं हाय ना तुमच्याकडे पाऊस होयैरे
आमच्याकडे पाऊसच नाही ऊनच आहे
आमच्याकडे पण नाही बाई पाऊस नाही यावर्षी पाऊसच नाहीये
नाही सगळे पावसाचीच वाढ बगायला लागली आता शेतात वगैरे पेरणी वगैरे करून ठेव माणसांनी
हम्म
हम्म आणि आता पाऊस नाही आहे
इकडे काही पैरणी वगैरे केले नाही पाऊस आल्याशिवाय करणार नाही लोक नाही पाऊस येईल ना तरच करतील ना मग आणि विहिरीला पाणी असलं तर करून घेता मग
हा म्हणजे तुमच्याक काय असतं रोप असत ती टोकनी
आमच्याकडे जास्त क कापूसच असतो
हा कापूसस हा हा आमच्या इकडे कसं भातई हा आमच्याकडे त भात वगैरे असते ना भात भुई मग ऊस
आमच्याकडे पण नतना म्हणजे पा पावसावर निर्भर असत ते
हा हो हो म्हणजे आमच्याकडे काय केलंय ना लोकांनी आता ते टोकन करून घेतली आमची मी मध्ये करून घेतले त्यां
हा हा हा
पाऊस नाहीय ते मुंग्यात खायला लागलेत आता
पावसावर निर्भर असत ते आणि भातला पा पाणी जास्त लागते ना?
हो हो लागत भाताला पाणीच लागतय.
आमच्याकडे पण भातच पिकवत जास्त कोकणी लोक ते भातच पिकवत मग ते पाणी जास्त लागतं मग वरून पण पाणी पाहिजे ना देवाच.
हो हो तेच नाही ना गेल्या वर्षी कसं एप्रिल पासूनच पाऊस चाललेला होता ना! आणि ह्या वर्षी म्हणजे आता माणसं कसं गेल्या वर्षी लोकांचे नुकसान झाले पावसामुळे. त्याच्यामुळ या वर्षी लवकर पेरणी करून ठेवली तर पाऊस नाही आहे. अवघड झाले सग
शेतकरी पण मग नुकसान होतं मग तो पाऊस आल्याशिवाय काही पाऊल नाही उचलत.
नाही ना आता त्यांचं नुकसानच झालंय ना आता सगळं बी बि आणि सगळं विकत घेऊन, पेरलेलं त्यांनी
हम्म नाही मग ते ज्यांचे अ ठिबक सिंचन असत ना त्यांना काही प्रॉब्लेम नसत.
हा त्यांचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे बोर वगैरे आहे त्यांना त्यांच ते होतय त्यांच पण ज्यांचं नाही त्यांच प्रॉब्लेम आहे ना!
ना काही नाही सुधा फक्त देवाच्या पाण्यावर निर्भर आहेत.
हो हो हो मग आमच्या इकडे असं जास्त म्हणजे, ठी बक सिंचरी म्हणा ते विहिरी वगैरे, एवढे जास्त नाही आहेत आमच्याइकडं. म्हणजे सगळे पावसाच्या पाया पाण्यावर अवलंबून आहेत.
हो ना! हो ना!
हम्!
तेच ना पाऊस पडायला पाहिजे खूप गरम होत.
गरमी बघितलेली का तुम्ही?
नाही हो नाही या दिवसात तर गार लागत. गारवा येतो वातावरणात गारवा येतो ना?
होय!
हम्म काही नाही बाई आता काय केव्हा पाऊस पडेल, केव्हा ऊन पडेल, काही सांगू नाही शकत.
काही सांगता येत नाही आता.
तेच ना! तुमच्याकडे काय नाही? ते टुवेल वगैरे केले असते ना ते लोकांचं होऊन जात.
टोवल.
हेच ना बोरिंग.
हा बोरिंग बोरिंग हा मग तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण कस आहे म्हणजे जास्त आहे की कमी आहे असं
दरवर्षी चांगलं असतं ह्या वर्षी काही सांगता आणि मागच्या वर्षीच खूपच प्रमाण होतं.
हा हा
हो पावसा मु लोकांची केळी ऊस उत्पन्नात नुकसान झालं ना त्यांच उत्पन्नच नाही नाही झालं.
होय.
हम आणि ह्या वेळेस मग पाऊसच नाही.
सगळं उलट झालं या वर्षी,
हो ना नाही पडायला पाहिजे.
होय आता म्हणते बघ आता शेतकऱ्यावर परिणाम झाला की पुढं म्हणजे आप
हो हो ना हो ना हो ना प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो आणि दिवस उगला म्हणजे आपली दिनचर्या तर चालूच होते.
होय होय.
करा भाजी करा पोळ्या करा. आणि पिकलं नाही ना पिकलं नाही ना तर महाग होईल.
हो महागाई आता मग वाढणारच जास्त.
हम्म महागाही वाढते पिकलं जर नाही तर मग तेही काय करणार मग.
होय आता पुढूनच त्यांना माग भेटत नसलं तर ते महाग विकणारच.
हम् तो विषय असो मग त्याच्यासाठी कस आहे. वेळेवर जर पाऊस आला ना तर सगळ्यांचं भलं होत.
हो.
हम्म आता आपण आपला विचार करतो मग. कीटक हि मुंग्या या चिमण्या या बिचाऱ्यांनी काय करावं.
आपण माणूस आहे म्हणून आपण काहीतरी कुठ तरी आपण व्य.
व्यवस्था करून घेऊ एकमेकशी चर्चा करून घेऊ. पण ते कुठे जातील.
हम् ते होय होय. बरोबर आहे प्राणी मात्रांचं अवघड आहे.
हम्म त्यांना मग त्यांना मण पाणी प्यायला. किंवा खायला दाणे वगैरे.
हो तेच ना पण चिमण्यांना वगैरे म्हणजे आपण दारात वग. वगैरे आलं तर त्यांना दाणे वगैरे पाणी घातले पाहिजे.
हो ना हो ना पण नाही आमच इथे खूप चिम द्यावायची. झाडवर खप असाय पण मा. स्त्री आहेत आहेत का म्हण खाऊन जातात त्यांना.
हा हा मांजरे यांचं काय म्हणजे चालू देत नसतील त्या.
हा नाही आणि ते आहे ना झाडावर पण चढून जाता ना मांजरी.
होय होय.
हम्म झाडावर चढल्या का मग ते बरोबर लक्ष ठेवता. मग खाली आपण पाणी वगैरे दाणे वगैरे टाकले का मग ह फळातच सुटत त्यांच्या मागे
हा हा.
ून चिमण्या नाही येतं आमच्याकडे अशी परिस्थिती उंगली
हो हो तुम्हाला करते कॉल मग आता
हो चालेल ठीक आहे.